बोला कि काय करायलात.
काय नाही आले जस्ट आले फ्रेश झाले मग तुला कॉल केली.
तु काय कराल. हा हा. लवक नाही नाही एवढ्या लेट चहा.
थोड लेट जरा बाहेर गेल त पप्पा तेन आता आले त म्हणून केले.
हो हो मग जेवणार कधी
जेवायच वेळ असतच लाईट गेली आमच्याकडे.
लाईट गेल्या.
हम्म.
ह ह ह किती राहिल्यात तुझ अजून कॉल्स?
राहिल्यात.
किती?
पाच.
पाच राहिला तर.
हा
आणि कुणाला ऍड केलीच मग
झाले की पाच जण माझे म्हणजे अ शिवकन्या एक झाली अजून एक फ्रेंड झाली दुस एक दोन फ्रेंड झाले तुम्ही एक झाला
होय हम्म मला एक कोणत कमी पडतंय.
केले म्हणून.
हा मला एक कोणतर कमी पडतय. हम् माझे अजून दहा कॉल्स बाकी आहेत.
हम्म हम्.
हम्म.
ह
अजून शिवकन्याचे तीन पेंडिंग आहेत तुझे तीन पेंडिंग आहेत सहा झाले, आणि एक माझ्या फ्रेंडचे.
हम्म.
हा.
मग तुमचेच किती आहेत तुम्हाला केलं की माझ्या निसून दोनच झाल्यात बहुतेक तुम्हाला.
होय तुला पण दोन काय तीन तेवढच तीन झाल्यात
हम्म मी तुम्हाला दोनच केलेत बहुतेक.
हा हा आणि काय? मला वाटलं तू पण कुठं बाहेर गेलतीस काय.
नाही कुठे जाते ते आमच्या काकांची गई एक एक्सपायर झाली तिकडे गेलतो बघायला.
तू गेलतीस?
हम्म इथं जावच आहे नाई आमच्या.
हा.
अजून एक काय घर खाल्ली आम्ही वर थोड्या अंतरावर अजून एकाय.
हा हा.
हम
आणि काय? कंटाळ आला मला फिरून.
आम्ही सुटी केल्यावर बघालतो तुम्ही तुम्हाला.
का?
तुम्ही लगेच गेला वाढत दिसला नाही.
होय मी लगेच गे पेशंट आलते किती पाच दहा ला गेले मी.
हम्म मग मी काय केल नाही मी तुम्ही नव्हता मी आम्ही होतोच कि तेव्हा.
हा तू तुम्ही दोघी होतासा मी पाच दहाला गेले मी चाललेली तोपर्यंत एक पेशंट आलं.
हम्म मग आम्ही मी काय केलोम शिवकन्याला फोन केल त कॉलिंग ते माझी फ्रेंड एक हे करत बसलेली ते मंजुली त्याची ऍक्टिंग करत बसलेली
हा
आणि ते छ छे छे नव्हतं काय तेचे
हा हा छे छे छ म्हणाल त काय
हा ते मंजुलिकाचं गाणं म्हण चे छ कराल त्यानी उद्या राऊंडला मी तसंच करणार आहे असं बोलव होत हिंगलाकरवत बसली होती
हा
मग ते शिवकन्याला मी पण फोन व सांगोत बसले होते
हम्म मग ह मग तुम्ही लेट गेलाय वाटतं.
हम्म लेच म्हणजे तरी गेलो आम्ही लगेच. मी फोनच वर बोलतच बसलेले पाच वाजून गेले तरी अजून.
ह मग मी चाललेली तोपर्यंत पाच दहा ला काय पाच पाच ला गेली मी. गेली खाल्ले फिरले मग मला चप्पल आणायच होत चप्पल घेऊन आलो.
हा बास काय, मम्मी बोलत नाही पप्पा आले की नाही
काय?
पप्पा आलीत का नाही अजून
नाही नाही
हम्म मी तर पप्पा लगेच विचारले अस बास का एक जोड
आधीच हो ते रिप्लेस करून ते दुसरे मग दोन घेऊन आलो मी त्या ह्याच्यामध्ये
हा हा ह तसं घेतात व
हा मी ते कंपनीच वॉकवे मधून घेतलेलो ना मग त्याच सोलच जराही निघालेलं मग किती नऊ दहा दिवस झालं मी कंपनीला दिलतो
हम्म
मग ते म्हटले अजून एक आठ दिवस पाहिजे मग मी म्हटलं मला चप्पल नाही घालायला मला पाहिजे मग ते म्हणले रिप्लेस करून घ्या म्हटले मग ते माझ होत ते किती बाराशेच होत मग त्याच्यात दोन घेतले परत
हा हा के
हा
असं केला वम भरपूर वेळ केला की फिरायला कुठे कुठे गेलता
काय नाही माझ्या हिज्यामध्ये माझ्या मैत्रिणीकडे गेलो तिथं रस्ता लाय खराब मला एवढा कंठाला आला मग ति तून सुंदरबागेत गेलो सुंदर वागे त्याच्या तितथं मोमज खाल्ल
हम्म
जरा बाहेर काम होतं तिचं हॉस्पिटल म्हणजे ती बघत आहे ना जॉब सा मग तिच्या्यासोबत गेल तो
ंद
मग ते काय झालं नाही मग फॉर्च्यूनच्या इथं आलतो म ते चप्पल घेतलं मग परत ती घरी सोड म्हणली परत ती तात घरी सोडाली गेल हो ती त्यात मग मी आलो चालत सुतार मळयात राहते ती हम्म
सोडूनलाे मा तुम्ही कुठ तुम्ही त्यांना घेऊन गेलावय म
तर होय तिच्याकडे गाडी नव्हती ती म्हण नाहीली
हा हा मग स्टँड ला गेल
नाही नाही स्टँडला नाही
आणि
तिच्या घराजवळ ग सुतार मळ्यात हम्म मग आणि या हॉस्पिटल बघायचं राहिलंच
होय भरपूर आता मोठस बघायला पाहिजे असंच्या
इथं कुठं वॅकन्सीच नाहीये इचलकरंजी मध्ये
बडबडे हॉस्पिटलमध्येक्ष जरा असेल तर तिथे एक भरपूर असतात तिथ नेच घेतात
घेताात नाईटला पाहिजेल होता तिला
नाही विचारा तिथं पण नाटला घेत
हा मग तेच नाईटला पाहिजेल होतं तिला कारण की जे आता इंटर्नशिप चालू होते ना मग त चार ला येते चार वाजता मग नाईट ला म्हणत होते बी बडबड्यांच्यात असतात र वॅकन्सी
असतात तिथं भरपूर घेतात चाल हम्म
मतु देेश पांडेच्यात विचारणार तो
हम्म हम्म
देशपांडे हा देशपांडेचाच विचारणार होतो
हा
मग ते कंट आली आपल्या इथं नाही का ते साफल्य
दिला नाही
तिथं तिला विचारणार होत तिला आला कंटा त झोप झा होत रात्री एक वा झपलोय म्ह उठलोय म्हधल्याली
होय पेपर होता ना
म्हणस का मी करते तुला कॉल
हा चालेल चालेल
हा
जन